हॅलो.
कुठायस रे.
हाय की घरात.
मगापासून फोन करतोय फोन उचलला नाहीस.
अरे जरा कामचं होत.
ते उद्या पेपर आहे ना एनवायरमेंटचा त्याबद्दल बोलायच हुतं.
काय पाय तुला त्याबद्दल.
अ महत्त्वाचे प्रश्न मॅडमांनी दिलेले.
बरं बघतो घे पी डी यफ असली तर टाकतो तुला.
वर्गामध्ये आज दिलेली होती.
हम्म टाकतो घे. आणि काय बाकीचं आणि काय?
बाकी काय नाय आज पेपर ह्यजा होता कोणता आपला. अ गणिताचा पेपर झाला आज.
हम्म हम्म बर. ते काय मला यायला जमल नाय रे ते एक फिजीकल परीक्षा होती माझी दुसरी त्यामुळं.
हम्म एकदम स्ट्रिक्ट घेतला पेपर.
सर होतेत काय मॅडम?
मॅडम होत्या.
मॅडम होत्या वय.
व्हयं.
शेतात आहेस काय?
आत्ताच आलोय शेता मधून.
हा हा हे ह्यज्यागस काय.
मक्का काढायचा होता शेतातला.
हा हा मग बाकीची कामं त्यातली.
आहेत अ बाकीचे पण करतोय की ते कट्टे मारायचे आहेत. ते त्यानंतर ऊसाला पाणी पाजायचं होतं.
पाणी कसं पाजताय म्हणजे ती डायरेक्ट पाणी सोडताय काय ती ठिबक पद्धत आहे.
ते बरयं विहीर आहे नाय स्वताःची.
हा मग ते पाणी भराय लागतयं विहिरीत काय खालनं येतयं ऑटोमॅटिक.
जमनीतून येते पाणी आणि नदी नदीतून पण घेते.
नदीतून म्हणजे हा हा म्हणजे नदी जवळ.
होय नदी गावापासून दोन किलोमीटर वर आहे.
एवढी लांब पाईप सोडलाय.
होय.
म्हणजे मग त्याला किती मोटर लागतेत?
मोटर पाच हॉर्स पावरची.
आज?
पाच हर्स पवरवरची हच्यामध्ये विरीमध्ये आणि. वीस हॉर्स पॉवरची नदीमध्ये.
हा हा.
हम् लाइट कनेक्शन आहे त्याच सोलर कनेक्शन पण आहे.
हा हा हा हा आणि बाकीचं आणि काय ते तुमचं दुसरं होत ते?
गावरां कोकडपाले.
ह तेज.
ते आहे की चालू दोनशे पक्षी होते.
हां.
आता पस्तीस राहिलीया
बर ते कुत्र पण आहे काय ना म त्यासाठी.
आहे की मोठ एक दहा महिन्याच आहे कुत्र.
तुला आवडते म्हणून पाहिलेस का त्यासाठी पाहिलेस.
हे सुरक्षेसाठी. बक्ष्यांच्या मला नाही आवडत चावतात कुत्रे.
ह चावत्यात आमच्याकडे काय बावा गल्लीत. ते. आमचं पण झाले आ दोन तीन वर्षापूर्वी कोुणतरी आणून सोडलेली इथं. आणि मग आमच्या गल्लीतल्यानी खायला घालाय चालू केलं. ते इथं तर राहिले आता.
गावठी आहे का जातवान आहे?
ह ज काय जातो ना असं कोण सोडते. गावटच की.
गावठी आहे होय किती महिन्याच आहे?
महिन्याच झालं, लेका वर्ष झालीत.
होरिच्या झालीत होय?
होय.
हम्म हम् कुठे गेल तस माझाशी.
मग अशी तोय गाडी काय मित्राबरोबर गेल तो मी तुझ्याकडं एक काम होतं ते. ती सिरीज बघितलीस परवा टाकलेली तुला?
बघितलंय की
कशी वाटली.
मस्त आहे रेटिंग चांगलं आहे त मिस्ट्री मध्ये येते या.
हा.
मग दहा कॅरेक्टर आहेत महत्त्वाची.
हा.
त्यानंतर हॉरर पण आहे.
हे मधी बघितलेलं तशी
हा भूताची भूताची भूताची.
म मिस्ट्री ब सलर.
हम्म.
हा हा हा.
आणि खेळायला गेलतास काय?
खेळायला आता नाही बाबा होती पोरं गेलतीत खरं नाही.
फुटबू फुटबॉल काय.
हं, क्रिकेट कुठलं फुटबॉलच केला.
हा आमच्या इथे क्रिकेट .
कुठं?
गावात
पटाराव.
हा, पटाराव.
किती किलोमीटर हाय तुमचं गाव इथनं?
इतनं पंधरा व्हय, पंधरा किलोमीटर.
रस्ता आहे का नीट? जाताना, रस्ताय हे का जातान नीट?
आहे की, मध्येच खराब हाय.
हा हा, पंधरा. पंधरा किलोमीटर?
हा पंधरा किलोमीटर, रोड कराय चालू हाय आता.
येेऊन जाऊन तरी पेट्रोल किती लागतय रे दिवसाला?
पेट्रोल लागतोय शंभर रुपयचं, शंभर रुपयमध्ये दोन दिवस गाडी जात्या.
हा हा, ते परवा तुमचा ग्रुप कुठल्या हॉटेलला गेलता?
मधु
अरे नाव राहून. बरं.
फेमस, फेमस हॉटेल आहे एक.
मला हे सोडून ठेव की लोकेशन.
लोकेशन सोडतो की तेजं. तेलापण रेटिंग चांगलं हाय.
त्यामध्ये कसं हाय, नाव जरी तुला माहित नसलं तरी काय विषय नायरे.
हां हां.
त्यामध्ये लोकेशन सोडून ठेव. बघूया गेलो तर जाईन मित्रांबर काय आता इथली जरा का नाय हॉटेल झाल्यात सकी. मग जरा नवीन कायतर ट्राय करूया मग.
हम्म चालतंय की. तिथं भारी हाय, कोल्हापूर तांढ तांबडा पांढरा रस्सा.
गेम खेळतेस का?
खेळतोय की.
हा हा
ती आपण घ्याय येतो ती.
हा, तेवढीच एकच?
दुसरी कार रेसिंगची एक हाय.
हा.
अ आपलं हे एक हाय बुद्धिबळ एक हाय
चेस.
होय चेस एक हाय.
अरे व्हय थांब, तुला विचारायचं राहिलं, ते लॅपटॉप घेतलास ना परवा?
घेतला की.
किती आहे त्याज ह्य रॅम आण स्टोरेज.
स्टोरेज आहे त्याचं पाचशे छप्पन्न.
हां.
अ त्यानंतर रायजन सेवन हाय.
हा.
अ रायजोन सेवन चा प्रोसिजर आहे सोळा जी बी रॅम आहे.
बरं.
स्क्रीन ओलड ची आहे ओलड डिस्प्लेची आहे.
हा हां आणि बॅट बॅटरी आहे काय चांगली.
बॅटरी बॅकअप आहे की पाच ते सहा तास आहे.
हा हा कवा घेतलेलास?
एक महिना झाल घेऊन.
महिना झाला.
हम्म ते जावासाठी.
जावासाठी.
हम्म.
आमच्याकडे पण हाय पण जुनाय रे त्यात ते चालाच नाही बाकीचा काय विषय नाही.
त तुझ्या तुझ्याकडं कुठल्या कंपनीचाय?
है कुठलाय बाबा जुनाय त्यो एकदम त्यजी वि अ विंडोज लई जुनिय.
विंडोज जनरेशन कमी असेल त्यजी.
होय अरे एकोणीसशेचा.
म लईच ऊनयं.
हा.
एवढा जण नाही झालं.
तरी आता वारं सुटल्यामुळं पाऊस कमी ह्यज आपलं उन्हाची धग कमीच बसतीया बाबा तरी.
होय आ मागच्या महिन्यात तर लई ऊन लागत
हं आम्ही चालते येतो कॉलेजला शाहण्या. भिजायचो अक्षरशः इसतवर. नको वाटायचं यायला.
हा.
त्यात पे पेपर पण आपलं दुपारच्या वेळेला दोनला.
हा.
ते म लईच आणि आजच्या याला तर काही विषय नाय.
ओके.
आज गेलो तिकडं घाम फुटलेला. बरं पडलं असतं मर्दा मॅथचा इकडं द्यायला आलो असतो तर.
तर काय आज ऊन जास्त होतं नाय.
व्हय तुझ्याकडं काय तुझ्याकडं हाय मर्दा गाडी तु इतुयस निवांत. तुझा काय विषय नाही.
पेट्रोलला खर्च येतोय जास्त.
पेट्रोलला खर्च येत असला तरी पण ठेवायची बॅग गाडीवर बसायच आणि यायचं आमचं तसं नाही आम्हाला लटकवायची बाग माग आणि मग यायचं.
रोड घरा आहे रे इथला.
हम्म हम्म.
मग काय होणार.
मग ते तुमच्या घरापासन हे किती आहे शेत?
जवळ आहे एक किलोमीटर वर आहे.
ये या कवा तर जावूया तुमच्या शेतात मी येतो.
जावूया घे फिरायला तिथनं वरच डोंगर आहे.
हा.
डोंगरावरन सगळा व्हू दिस त्या आजूबाजूचा सगळी सगळी गावं दिसत्यात.
आणि हे आय काय तिथं कवा गव बीव आल्यात काय?
आल्यात की. तितंन व्हयं तितनं मंदिर एक हाय लांब. हम्म वाघजाईचं मंदिर.
हा.
त्या साईडला जास्त असत्यात चित्ता, गव. होय जित्ता पण.
हो काय गे का तुज्यासमोर आल्यात काय गव.
नाही तस कधी बगाय नाहीत प्रत्यक्षात. बातमीला बघितल्याल आल्यात.
साप.
साप पण असत्यात की.
पकडतोयस काय?
हम्म नाही मी कसा पटलं.
हाय म्हणजे सगळ असली तरी तुला एक एक जणाला सवय असत्यात. माझं एक मित्र आहे ते असंचं शेती करतयं त्याला इतय पकडता.
हा एक एक पकडत्यात सोड. ता आमचं चुलताय काय ते पकडत्यात.
हा हा पैशे नाय.
हम्म रात्रीचं जात्यात हे कराय खेकडं पकडाय.
खेकडं तिथं कुठं खेकडं आहेत.
हायत कि वडा असतोय पाण्याचा. तिथं खाली नदीकडं पण आहे.
होय वाहतय ना ते स्लो आहे.
वाहती नदी आहे.
तरी पण राहत्यात म मासं पकडाय गेलाईस काय कवा.
नाही.
गेल नाईस.
नाही पवाय कुणाला येतय.
अ रे मासं पकडाय कशाला पवाय लागतय.
पडलो तर.
हम्म पडलो तेवा दा काय सांगायलायस. नायलॉनचा दोरा घ्यायचा त्याला काय तर अडकवायचं काठीला मर्दा आणि टाकायचं.
हम्म जवूया घे.
खूप घ्यायचा आणि हम्म बर बर चालतय ठेवू काय.
काय म्हणालास?
ठेवू का.
बरं बर ठेव ठेव.
हां.
हा.